हॅलो
हा जेवण वगैरे झालंय का
आताच जेवण झाले आहे हॅलो
हा पाऊस वगैरे होता का तुमच्याकडे हो येतोय येतोय पाऊस वगैरे होता का तुमच्याकडे आज
हो ना दुपारी चांगला पाऊस आला आमच्या आता
हो ना हा इकड बी चांगलाच पाऊस झाला होमवर्क चालू आहे आमचा वाला आता सध्या
हा का
शचा अद्यास चालू आहे
एवढा उशीिरा
मीशू दिवसभर उड्या मारतो कसला अभ्यास विशूचा रात्री अभ्यास करतो मग उशिरा आठवण येत ना.
उशीरा आठवण येेती.
ह
चांगलाच अभ्यास चालू राहताना मग उशिरापर्यंत.
हा अकरा साडे अकरा सकाळी सकाळी उठायला कंटाळा करतो मग उठ दादा आणि उठ भाऊ कराव लागतं मग हॅलो आवाज येतोय ना मग शाळेच्या शाळेत मुलीच लग्नाचा विषय चालूये बाकी शाळा तर काय.
कुठं दिली मुलगीला.
इथं धुळ्यातच दिली. चांगलं आहे व्यवस्थित आहे मुलगा हातमजुरीच करतो पण चांगलय घरच.
हातमजुरी का करे ना पण चांगलं निघायला पाहिजे दुस
हो ना भाजीपालाची गाडी आहे म्हणे चांगलं आहे व्यवस्था. सध्या तर तेच चालू आहे दिवसभर तेच चालतं. तिचं फंक्शन मेहंदी फंक्शन हाळदीचं डेकोरेशन ते. चालू आहे सध्या बाकी दुख दुपारपर्यंत शाळा असते दुपारून मग पोरांच्या पोरीनंच मग त्यांची तयारी चालते.
बिचाऱ्या आनंदे य त्याना चांगला करावाच लागत ना. अनाथ मुलींच कस राहताना आई वडील राहत नाही काही नाही.
तेच ना कोणाचे आईवडील समजून चालू द्यायचं. हा आपणच आईवडील म्हणून चालू द्यायचं म्हटलं. हा आवाज येतोय मला हॅलो.
हा आवाज येतय ना.
हा काय म्हणते तब्येत पाणी वगैरे व्यवस्थित.
व्यवस्थित आहे.
हम्म काय स्वयंपाक वगैरे केला होता तुम्ही आज.
आणि का.
हम्म
वड्यांची भाजी
हम्म काय म्हणते दिदी त्यांची तब्येत वगैरे व्यवस्थित आहे ना.
हा आता तिला बी मध्ये मध्ये ऍसिटीय होऊन जाते.
हम्म मोठ्या दि हम्म मोठ्या दिदीन ते येणार आहेत का.
या शनिवारी नाही येणार आहे ती पुढच्या शनिवारी एकादशी आहे ना.
हा हा एकादशी निमित्ताने. कुठं फिरायला वगैरे जाणार आहे. एकादशी निमित्त देवस्थान वगैरे.
आता ते आल्यावरच विचार करेल काय करते काय नाही.
आ काय नाही बाकी तुमचं ऑफिसच काय चाललं.
आमच्या आफिसच ते एक मुलगाची बदली झाली. त्यांना नगरला
हम्म नगरला बदली झाली त्याची वाली त्याला बी इथ कंटाळा येऊन गेला होता कामाचा सगळेच काम त्याला करायला लागायचे वसुलीवर वसुली कर
बरोबर बरोबर कंटाळ येऊन जातो आणि तिकड गाव चालले मग तेवढाच खर कमी होईल ना
खर्च कमी होऊन जातं भाडाचं कमी होऊन जात
हम्म हे कस हातावर सगळं घेण मग इथं राहिलं म्हणजे. हम्म मुलांच शिक्षणाचा टाळ बसत नाहीत जा इकड जा तिकड ही शाळा बघ ती शाळा बघती तिथ कसं स्थायिक होऊन जातील ते.
तिथ घरापासून जवळच शाळा आहे म्हणजे एकदम
हो ना मुलांचा बी विचार म चांगलं आहे त्यांचं बी हूं दोघं मुलांच व्यवस्थित होऊन जाईल काय म्हणते त्याची बाई ती सगळ्य व्यवस्थित आहे का म
आता सध्या शांतताय.
अ माया आईन त्या कुठ येत आता सध्या
घरीच ये ना कुठ जाणार.
घरीच ये हा काय म्हणून म्हटलं का ग तिकड जाता येते त्यांच्या गावाला
पंधरा तारीख सांगितले होते त्याच्या मुलासाठी बी काय झालं काय नी काय फोन
हा ची ह ते ना जाऊन आले असते तपास देऊन गेला असता काय झालं नाय झालं
काय
काय नाय बाकी हम्म
काय म्हणता तुझ्या आजी बाबांची तब्येत वगैरे काय चांगलीये.
चांगली आहे व्यवस्थित आहे आजीबाबां ते बी चांगले आहेत. बाकी शेतीचे काम पाऊस नाय सध्या तिकड त्याच्यामुळे शेतीचे काम रखडून गेलेत सगळे
पाऊस म्हणजे अजिबातच नाही तिकडेही
पाऊस म्हणजे पहिल्यांदा थोडासा आला चांगला म्हणे लोकांनी बाकीच्यानी पेरणी करून दिली मग न तर चांगलंच ऊन पडायला लागून गेलं त अजून पाऊसच नाहीये.
हीकड बी लय दिवसापासून पाऊस पडलेला होता आजच पाऊस आला.
हा ना.
ह्म्म्म त्याच्याने बरं थोडी शांतता वाटू राहिली थंडी हवा बिवा लागतेय आजत
हम्म बाकीच्यानी तसच पैरून दिलंय त्याच्यामुळे काय माहितीय आता उतरतं का मग काय हो त त्या पिकाचं
माझ्या आई त्याच्या इकड बी सगळ खराब होऊन गेले वरतीच हो कोरडे जमीन मधून पेहरून दिलेल होते ते सगळे पिकं खराब होऊन गेले सगळे बीवार त्यांच वाया गेलय.
यांचं बी तसच हाय आता काय होतं काय नाय टाकून त दिलेलंय. भुईमंग वगैरे टाकलाय आता सध्या शेतीमध्ये भुईमूग टाकला म्हणे बाकीची बाजरी हम् बस तेवढंच आहे विहिरीला पाणी वगैरे येऊन गेलेलंय पण- कांद्याचं रोप बी टाक हा कांद्याच रोप टाकता का काय करता काय माहिती ज विहिरीला पाणी आलेलंय. थोडस त्याच्यामुळे
लवकर टाकून द्यायला पाहिजे म्हणजे लवकर यायलंय त भाव भेटून जात ना मग.
हो ना तेच ना ते पावसानी असं हे केलं. नाय त कधीच टाकलं गेलं असत पाऊस वेळ वेळेवरती आला नी आणि आता बी वाट बघायला लावून दिलय केव्हा येईल केव्हा नाय पावसाची रोज वाट बघतातये. का येणार होते ते इकडं धुळ्याला काय माहिती कधी येता त्यांच्या पैरणी नंतर येणार होते.
फेर निघाल्यावरर येणार रे अस असं
हम्म पेळणी झाल्यावरती येऊ म्हणे पण ते पेरणी तर झाली प बाकीची राहून गेलेली पाऊसच नाही तर राहून गेली तर ते येनं बी कॅन्सल होऊन गेलेले काय म्हणते सावबीव काय म्हणते
साऊ
हा
हाऊ आमची साऊ चांगला अभ्यास करून घेती.
हम् तिचा टाईमा वरती असता सगळं
शाडेत गेल्यावर टिफिंग सगळ संपून येती.
हो ना.
च्याच्या चिमाममाला
हा हा
रेबणी बांधा मला पट्टा लावून द्या
हा सगळं सगळं व्यवस्थितच पाहिजे तिला
माझ्या आय कार्ड पण द्या मला बुट्ट द्या
अ ना सकाळी सकाळी उशिरा झोपतात सकाळी सकाळी उठायला कंटाळा करत असतील
आ
विशूच ब तसच चालत उशिरा अभ्यास करायचं उशुरा झोपायचं
सकाळी उठायच्या उठ उठ बाई उड ग बाई मला झोपू दे ना थोडस जोप लगती आहे ना
हम् विषच भी तेच असतं उटरे दादा उठरे भाऊ करावं लागतं जबरदस्त एखाद वेळे बघ मध्ये बसवाव लागत म झाला हो मग आमचा कम्प्लीट आता
लहानपोरं किती विकेलं लहान पोरांना काय जबरदस्त जास्त करतायेत
तेच ना आपल्या वेळेस कुठे एवढं होतं ते पोरांना आतापासून एवढा अभ्यास आहे हॅलो आवाज येतोय का काय हॅलो झाला का काय
नाही ना
हॅलो हा मला आवाज येत नव्हता आमच्या वेळेस एवढा काही अभ्यास नव्हता त्याच्यामुळे पाचवी सहावी पासूनच सुरुवात झाली यांना पहिली पाासूनच सुरुवात होऊन गेली इंग्लिश ची करस लिया येलिया तेलिया
आता खूप फरक होऊन गेलाय अभ्यासामध्ये पहिल्याच्या अभ्यासात त्याचा अभ्यासमध्येध्ये खूप फरक आहे
जो सिलेबस आम्हाला तो पाचवी सहावी लावता तो आता त्यांना पहिलीपासूनच आहे गणित काय इंग्लिश काय त्या पोयम काय कठीण जातं अवघड जातं त्यांना पहिले आधी आपल्याला अस पण पहिले आपल्याला शिकावं लागतं मग त्यांना शिकवावं लागतं काय इकडं गावाला तुम्ही कधी येणारेत मग गावाला तुम्ही केव्हा येणारेत म्हटलं
गावाला काय पाती बी याता
शनिवार रविवार जमलं तसं सुट्टी राहिली का येऊन जा
शनिवार रविवारी, जेवायला या
हा ना सुट्टी राहिली का जरा शांतता अभी भेटते हो काय करता एका ठिकाणी राहून राहून दुकंटाळा येऊन जातो ना
इकडे बी ऑफिसचे काम चालू राहताना मग आमचे ऑफिसवाल्यांच मी.
चालतय वसली.
ह लोणचं वगैरे झालं का तुमचं बनून?
हो झालं ना.
झालं, लोणचं वगैरे घरच्या कैऱ्या होत्या त्याच त्याचच लोनचं भरून घेतलं पोरांना लागत पोरांना लागत शाळेत डब्याला
आम् चार पाच किलो भरला
हो ना आमचे काय माहिती किती किलो अस घरच्या असल्यामुळे थोडे फारच चार पाच किलो अंदाजे असेल ते. का आणि बाकी.
आमच्या घरीब खिचडीच्या टाइमाला लागत खायला असं काही नाही.
हा खिचडीचो पोरांना आवडतं.
पोरांनाी डबा वगैरे राहतो.
हा आता पुढे आषाढी एकादशी झाली का मग. चाले चाले सुू लगय. तरी बनवावा असं चालू आहे काहीतरी. वारकरीचं दिव बनवून काढून घेऊ फोटो मटला एक-दोन. हा हा.
स्टेटस ला ठेवायला बरं राहत ते.
तेज ना पोरांची व्यावसता कधी होईल. पण कामांमुळे कुठ कुठं होत ते आ ज करू ते करू कर. माणूस पण जेव्हा टाईम येतो तेव्हा जात विसरून सगळं. त्याचे पहिले आधीचेच फोटो असतील. लहान लहानपणाचे.